हॅलो का आवाज माझा
य पला
काय म्हणता काय चालूय तुमचं
कायना आता सावरलं
हा
हा कामं घरातली वेळ जातोय दोन अडीच वाजता अस हो शनिवार आज काय हाफ डे असतात मुलांना ते लवकरच घरी येतात त्याच्यामुळे काही हेच नाही नवीन काय जेवायला करायच काही नाही तो रोजचा प्रश्न आहेच किचनचा
हो किचनचा तर रोजचाच प्रश्न आहे हो सकाळ उठल्यावरती काय बनवायचं संध्याकाळ झाली का काय बनवायचं त्याच्यात पण आवडी नाही खात नाही ना हेच नको ते नको चालूच असत मुलांचं पण
ते आहे भाज्या असल्या तरी कोणती करू म्हणून विचार करावा लागत आणि नसल्या तरी काय करू म्हणून
हा तेच नन अससल्र न आता आणावंच लागेल, असल्यावरती ते नको वाटतं आणि
असल्यावरती म्हणजे कस अस तर माणूस काय म्हणतो, काय करू? काय करू? सगळे आहेत ना मग त्यात परत काय व्हरायटी एवढ्या आहेत मग काय करू ते डोकं चालत नाही लवकर.
हो.
हम्म आणि नसल्यावर पण काय करायच तो मोठा प्रश्न असतो. आज काय स्वयंपाक करायचा. वरण भात करायचंय का काय नवीन पोरांना तर नवीन करा ते चांगलं लागत.
प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोर का उठलं का काय स्वयंपाक आज काय करायचं? ह.
ते म्हणतात ना उन्हाळ्या तर कस होते रोज तरी पोरांना पोळी भाजी कंपलसरी डब्याला असते. ते पटकन उटल्या पाती भाजी केली डबा दिला मोक कळ पण ते सुट्टी पोरांचे शंभर नखरे
हो चांगलं चांगलं लागत. छान लागत वरचच लागत भाजी पोळी नको असत. ते.
हा आणि ते करण्यात आपला दिवस आपल्याला काही सुट्टी मिळत नाही उलट डबल टिब्बल काम वाढते आपलं उन्हाळा आला की
हो. खरंच ना. जास्त काम वाढतो.
हा उन्हाळ काम वगैरे करतात. की नाही.
हो नाही काय करत मी, आता नाही काही ह्यावेळेस तर विकतच घेतलंय सगळं.
हो का.
ऊन खूप असत आणि जोडीला असेल तर काय वाटत नाही ना. एकट्या माणसाचं खूप हाल होऊन जात. ते मग ते उन्हात जाऊन आलो चक्कर आली काय आलं मग परत दवाखान्यात जायचं.
हो बरोबर. मिळून जर मैत्रिणी ह मैत्रिणी वगैरे असतील शेजारी वगैरे चांगले तुझ. करतो आमच
हा हा. तसच ना. आणि कस होन जात हा एकत्रित केल्यावर एकट्या माणसाने कस हो मग घरातलं पण बघायचं करायचं पण मग खूप होऊन जातं.
हो ना हो ना ते आहे आणि ते सुट्टी मुलं पण घरी राहतात मी तर त्यासाठी काय करत असते फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ काम करून घ्याय च म्हणजे हा घरीच करतो सगळं मग ते से तरी माझ्या आमच्या इथल्या सगळ्या येतात एकमेकीना मदत करतात सगळ्याजणी म त्या ग्रुप काय होत अर्धा तास पण नाही लागत वरती गेलोत ना पाच सहा जणे किती असतं आपलं करायच मग ते पाच सहा जणी गेलोत की आपलं होत अर्ध्या तासाच्या आतच खाली येतो सगळ्याजणी.
म बरं आहे ना उलट छान आहे जोडीला असला का दोन तासाचा काम अर्ध्या
अर्थ्यात आणि कसं पापडकर गप्पाटप्पानंमध्ये काम केल्यासार खं पण नाही वाटत हा समजत नाही ना आमच्या इथं कसं आहे संध्याकाळी पण सगळ्या पाच साडेपाच वाजले की मुलं बाहेर खेळ तात म त्या मुलांना लक्ष ठेवायला अस तरी आपल्याला आत बाहेर करावच लागतं मग सगळ्या जणी काय कर तात ग्रुपनी एकाच ठिकाणी बसतात म कुणी भाजी निवडायला आणतं, कुणी दळण करायला आणतं, कुणी काय आणतं म ते सगळ्या जणे एकमेकींना म दत करतात आता समजा मी माझ्या शेंगा फोडायला नेल्यात तर मग एकटीला घरात बसून बोर हो तर शेंगा फोडायचा पण अवघड काम आहे मग ते काय क तोच सगळेजणी गप्पा मारत-मारत मग प्रत्येक जण करू लागते किंवा आता कुणी भाजी आणली चला सगळेजण मिळून निवडू यात गप्पा पण होतं काम होतं मुलांकडे लक्ष
लक्ष हो तिने काम होतं खरंच येणार
हा त्यामुळे आता आम्हाला कसं झालंय सवय लागली सगळ्यांनी एकत्रित करायचं काम एकत्रित करायचं.
होऊन जातं खाली नाही का सगळ्यांमध्ये नाही का आपले काम पण होतात बोलणं पण हो पण सगळ्याच गोष्टी एक महणजे गडून येतात. तसं होऊन जात नाहीतर मग घरामध्ये भाजी, नूडल दोन तास आपले
हो सरळ भाजीपाला निवडायला तेवढाच आणि बोर होतं घरात एक ट्याला कंटाळून जातं एक तर कसं तर आपण दिवसभर सकाळी उठल्यापासून जे कामात असतो ते संध्याकाळपर्यंत आणि म च विना ण आपली चिड ड होते कारण आपला कों मार सारखं तिथे सार किच नाहीर झाडून काढ फरशापूस कपड्यांच्या गड्या घाल कपडे धू ह्या कामात व्यस्त असतो मग जर बाहेर गेलो चार बायकांशी बोललोत हसलोत खेळो कधी कधी असं वाटत माझ का नशिबाला असं आले मलाच इतका त्रास आहे का पण बाहेर गेलं ना हा बाहेर गेलं की कळत नाही बाबा सगळ्यांनाच असंय म बरं वाटत ह नाही नाही आपल्यासारखं सगळ्यांचं जीवन
ह नाहीतर एकट्या घरात असलं तर आपल्याला वाटतं ना मीच एकटी करते बाकी कोणी नाही मला तेवढ
हा काम हा कधी कधी चिडचिड होते खूप त्रास झाला की तस होत मग काय होत बायकांमध्ये गेलं आणि आमच्या इथे तर दोघी तिघी इतक्या कॉमेडी शो चालू असत गेल ना की मग दुःखेपर्यंत हस्ते पूर्ण तोंड दु घरी आलं तरी आणि ना स्वयंपाक करताना पण त्याच गोष्टी आठवतात आणि हसायला स्वतःलाच हसायला येत हा म्हणजे ग्रुप पण छान झालाय त्याच्यामुळे मजा येते खूप मजा येते
खर भारी ये पण मजा य एक असं आम् तुम्ही सांगितलं ना तर मलाच खूप आनंद झाला खूप भारी वाटलं
हा म्हणजे छान वाटत की आणि सगळ्याजणी सोबतच असतात ना बाहेर जायचं कधीतरी आम्ही काय करतो मग अ सगळ्या मुलां काहीतरी नवीन खायच असल की आम्ही ना दोघी तिघींनी चुली घेतल्यात म्हणजे आमचे अकरा घर आहेत त्याच्यात आम् तिघी जणींनी चुली घेतल्यात
हा
मग त्या चोलीवरती आम्ही ग्राउंड वरच लाकडं गोळा करून आणायची कुठून कुठून कुठे बांधकाम चालू आहे कुठं काय चालू आहे तिथे आणायचे लाकड आणि मग त्या चुलीवरती काहीतरी करायचं पावभाजी कर किंवा खीचडी भात कर किंवा पोहे कर किंवा चिवडा हलव अस दारात आणि सगळ्यांनी मिळून खायचं सगळ्या मुलांची पहिली पंगत करायची नंतर सगळ्या बायकांनी खायच आणि मग आपापल्या घरी घेऊन जायचं एक एक प्लेट
हा मस्त आहे मग
ह हा मजा कर म्हणजे काय होतं त्यामुळे मुलं पण एकत्रित राहतात आपलं पण एकमे संबंध चग जोड जातात म्हणजे काय होत अस एकमेकांसोबत बोललं स्वभाव माहिती झाले त्या अडी अडचणीला आपण एक हाक मारे
पण तर सगळं हो मग नातेवाईक लोक लांब राहतात ते लेट येतात पण म शेजारचे बाजारचे जोडलेलेच लवकर येतात
हम्म तेच ना आणि काय होतं आता एकदा माझ्या म रांना रात्री अकरा वाजताच खूप त्रास व्हायला लागला कसतरी व्हायला लागलं उलट्या वगैरे यागल्या मग एव्याद्या रात अकरा वाजता मुलागा गोपलेला एकटी ले काय करणार पटकन शेजऱ्यांना फोन करेपर्यंत अकरा अकरा घर उठले
ब बघा सगळेच म
आयसीयूत ऍडमिट कराव लागलं पण भीती वाटली नाही किंवा रात्री मी शहरात एकटी राते अस तर वाटलं नाय ना च आणि इव्हन तेच नाही परत तुमच्याकडे पैसे आहेत का दोघी तिघीं पैसे आणून दिले मी म्हंटलं आहे माझ्या नाही तरी पण कमी जास्त का सांगता येत तिथं अचानक रात्री एक दोन वाजता मागितले तर तुम्ही काय कर तरी पण काही जणांनी सांगितलं की कितीही रात्र असली दोन वाजू तीन वाजो इमर्जन्सी असेल तर लगेच कॉल करा आम्ही दहा मिनिटात तिथे येतो
बघा म्हणजे आपण राहतो व्यवस्थित सगळ्यांशी व्यवस्थित ब किती मस्त फायदा म्हणजे एमर्जन्सीला हा मन्स बघ तुम्हाला तेच वेळेला म
हा त्याच्यानंतर एका मुलाला असच आमच्या इथे छोटासा साप चावला सगळे लोक म्हणजे बारा वा तरी सगळे बाहेर त्या दवाखान्या घेऊन गेलो मग तिथे बे द्या विचारा अस म्हणजे आप आप
आणि ह आणि त्यावेेळेसच हो खं गरज पड कारण की हा गरज पडते हॉस्पिटल मध्ये आपण जर खर्च बेो
सगळ्या अडचण पण आता ज्याच्या मुलाला सापचावलेला तिला ट्वेन्स होते म्हणजे जुळे मग ती मुलगी कुठे हेवाय आपण दवाखान्या मग ते मुलीला आम्ही सगळ्यांनी मिळून सांभाळ त्याच्यानंतर कोणी नाशत्याचा डबा घेऊन जायच दुप जेवण घेऊन जाच अस म्हणजे दोन दिव
य मग म्हणजे त्यांची वेळ काढ बोण
हा आणि ते कसं होत एक तर मानसिक त्रास असतो तो टेन्शन खूप असत आणि त्यात परत घरच कोण करणार तो प्रश्न मग ते शेजारी असं आपलं एकत्रित राहिल होत ना की ग्रुपनी राहिला तो पण फायदा होतो की इमर्जन्सी आपल्याला चांगलं म्हणजे मदत पण होते आणि रोज पण आहे ना रोजच्या रगाड्यातून दहा पाच मिनटं रिफ्रेश होण्यासाठी पण एकदम छान वाटते ममी तर क्लास ग इ ते मला रोज पाच वाजता ता नाही जाणं झालं तर मी साडे सातला काम आवरणार जाणार म्हण
जाणारच हा मग तेवढंच रिफ्रेश झाल्यासारखं होत ना नाही छान आहे माहि छान आहे तुमचं खरंच म्हणजे तुमच्या सोसायटीतले वगैरे मै्र फ्रेंड सर्कल खूप छ आहे मत असं सगळ्यांशी व्यवस्थित राहि हम्म इमर्जेन्सी ला कोण कुठे येत्या जाऊन येतं ना
नाही काही सांगता येत नाही हो कधी कुणावर कशी वेळ येईल हे सांगता येत नाही
बरोबर आहे ना
चालेल चालेल आपला टाइम झालेला आहे तुमच्याशी बोलून छान वाटलं
मला पण तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं काळजी घ्या तुमची घरच्यांची सगळ्यांची चल बाय टेक केअर